अप
हॅलो.
हम्म हॅलो बोला मॅडम.
आपण प्रवासाबद्दल बोलूया. तुम्हाला प्रवास म्हणजे काय माहिती आहे का?
नाही सांगा मॅडम.
तुम्ही प्रवासाबद्दल काय सांगू शकता मला? तुम्ही प्रवासाबद्दल मला काही सांगू शकता.
प्रवासाबद्दल प्रवासाची... प्रवासाबद्दल काय बाहेर गावाला जाणे म्हणजे प्रवास.
रिकामा ऑडिओ
करणे. त्याच्याबद्दल हा माहिती सांगा मॅडम मला.
ऐका. प्रवास म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे होय. मानवी जीवनात प्रवासाला.. अनन्य साधारण महत्त्व आहे. प्रवासाचे अनेक प्रकार आणि फायदे आहेत. तुम्हाला प्रवासाचे प्रकार माहिती आहे का?
थांबा मॅडम प्रवास
प्रवासाचे विविध प्रकार पडतात त्यामध्ये.. अ पर्यटन प्रवास धार्मिक प्रवास.. व्यावसायिक प्रवास किंवा शैक्षणिक प्रवास. तुम्हाला.. या चारी प्रवासापैकी काही माहिती आहे का,?
नाहीं मॅडम सांगा.
म्हणजे धार्मिक प्रवास तुम्ही कधी केला असेल देवस्थान वगैरे वरती जाऊन.
किंवा व्यावसायिक प्रवास तुम्ही नोकरीसाठीकुठे बाहेर गावी गेले?
माहिती सांगा ना.
ठीक आहे प्रवासाचे प्रकार आहे पर्यटन. धार्मिक प्रवास आणि व्यावसायिक प्रवास किंवा शैक्षणिक प्रवास. पहिले आपण पर्यटन प्रवास पाहू पर्यटन म्हणजे टुरिझम. जे आपण आपल्या स्वतःच्या रंजनासाठी किंवा आनंद मिळावा म्हणून लाइफस्टाईल पासून बोर झाल्यावरती आपण एखाद्या ठिकाणी जातो तो वाला प्रवास म्हणजे मनोरंजन आनंद आणि निसर्गाचा स्वा आस्वाद घेण्यासाठी केलेला प्रवास एखाद्या अ हिल स्टेशन वर जाणे किंवा एखाद्या लॉज वर रेस्टॉरंटला जाणे फॅमिली सोबत किंवा कोणी कोणाला सवय असते ना की एकट्याने जायची सोलो ट्रिप्स वगैरे करायची
हा
त्याला म्हणणार आपण पर्यठण प्रवास नंतर आहे धार्मिक प्रवास धार्मिक प्रवास म्हणजे काय कि देवस्थानावरती जाऊन तीर्थशेस्ताला भेट देणे.. अ.. किंवा अ यात्रे वगैरेला जाणे आता नवरात्र असते तेव्हा विविध ठिकाणी लोक अ देवीच्या दर्शन वगैरे करायला जातात असे काही प्रवास. नंतर आहे व्यवसायिक प्रवास व्यवसायिक प्रवास म्हणजे काय कि नोकरी व्यवसाय किंवा बैठकासाठी किंवा जे बाहेरगावी मीटिंग्स वगैरे असतात ऑफिस वाल्या लोकांच्या त्याच्यासाठी केला जाणारा प्रवास ज्याच्यामध्ये आपल्याला व्यावसायिक बेनिफिट भेटेल त्यानुसार जातात लोक नंतर एक शैक्षणिक प्रवास शैक्षणिक प्रवास म्हणजे काय नवीन गोष्ट शिकवण्यासाठी किंवा रिसर्च... रिसर्च म्हणजे काय की साठी किंवा अभ्यास साठी सहलीसाठी अभ्यास सहल असते लहान मुलांची... की लहान मुलांना नेतात... इथे हे आहे... इथे ती लेणी... इथे ती... ते.. गड अशा विविध ठिकाणी लहान मुलांना नेतात ती शैक्षणिक प्रवास म्हणणार त्याला किंवा आता असं आहे की लोकं पेपर द्यायला वगैरे जातात... बाहेर गावी कुठे सेंटर असतात आता आता असं झालं आहे की वेगवेगळ्या पेपरसाठी वेगवेगळे सेंटर दिले जातात तात त्या सिटीमध्ये तर तिथे सेंटर भेटणं थोडं कठीण असत म्हणून थोडं बाहेर जावी जाऊन अ शिक्षणासाठी शैक्षणिक संबंधासाठी जातो त्याला म्हणतात शैक्षणिक प्रवास हम् अशे काही प्रवासाचे प्रकार आहे यामधले तुम्हाला कोणते कोणते समजले
समजले मॅडम आता म त्याची थोडी फायदे सांगा
ठीकये प्रवासाची काही माहिती म्हणजे फायदे वगैरे आहे ते मी तुम्हाला सांगू शकते ते... तर तुम्हाला काही त्यातले नॉलेज आहे का
थोडंफार आहे मॅडम पण एवढं काही समजत नाही... अ... सवि स्तर समजून सांगा तुम्ही
ठीकये प्रवासाचे फायदे अशे आहे की आपल्या दिवसभराचा दिवसभराचा किं... दैनंदिन जीवनाचा जो मानसिक तणाव असतो नित्य.. न्यू.. म्हजे काय की.. रोज पासून रोज जे आपले कामं असतात त्याच्यापासून थोडासा ब्रेक भेटण्यासाठीं.. माईंड फ्रेश होण्यासाठी लोकं जो प्रवास करतात तो एक बेनिफिट आहे. म्हणजे मानसिक तणावातून दूर होण्यासाठी... नित्यक्रमातून ब्रेक मिळवण्यासाठी... मन ताजेतवाने ठेवण्यासाठी ते जातो तो एक फायदा आहे... परत मग... अ... ज्ञानावर भर पडणे म्हणजे की नवीन ठिकाण नवीन ठिकाणी जाणे नवीन ठिकाणीला भेट देणे तिथली माहिती गोळा करणे, अ तिथला ये इतिहास किंवा संस्कृती आणि, लोकांच्या राहणीमानाची माहिती मिळवणे. असा ज्ञानावरती पण त्याचा प्रभाव पडतो कीनि, आता लहान मुलांच्या सहली जातात, तिथे कशासाठी जातात त्यांना तिथली माहिती भेटाय. म्हणून जातात बरोबर ना समजा,
हम्म हो हो नाही समजूता,
नंतर आहे नवीन लोकांशी संप, पारग मंजे आपण ज्या ठिकानि जातो. आपल्याला तिथे नवीन लोक भेतात आपण आता प्रवासात जातो आ समजा प्रवास प्रवासांनी जातांना, आपण कायशाचा उपयोग करणार? म्हणजे तुम्ही प्रवासां करता, तर तुम्ही प्रवास कशाने करता?
आम्ही हेनी बसनी वगेरे,
हा तर आपण ब्रस बसनि जाणार, परत ट्रेननी जाऊ शकतो एअर एअरपीर्ट्स, एअर एअरवे आहे, म्हणजे भरपूर काही आता असं आहे, ना की आपण जाऊ शकतो ट्रय ट्रायवलं असतात आता इेते इकडे, तिकून तिकडे जाण्यासाठी परत, एरोप्लेन्स वगैरे असतात तर आपण. तिथे जाणार आपल्याला नवीन लोक भेटणार नवीन, संस्कृती माहिती पडणार नवीन लोकांची लँग्वेज माहि ति पडणार, ते तेचातून आपली देवाघेवाण वाढणार, वेगगळ्या संस्कृती लोकांशी ओळख होणार, आणि विचारांचे पण देवाणघेवाण होणार, ना त्यांचे त्यांचे वी चार आपल्याला कडतीन आपले विचार त्यांना कळतीन, आता मी तुमच्या सोबत बोलत आहे. तर तुम्हाला माझे विचार कळत आहे, मला तुमचे विचार कळत आहे की तुम्हाला किती, काही त्याच्याबद्दल माहितिये किंवा मला किती माहितीये हे तुम्हाला कळतय. येच्या येच्यामुळ काय होतंय की आपला,
आपलं हा ना एकमेकांच्या विचारावर ज्ञानावर, भार पडत आहे. त्याज्यामुळे,
हा तुम्हाला काहीतरी वेगळं, ऐकायला भेटत असेल. काहीतरी तर नवीन तुम्हाला ऐकायला भेटतच असेल ना,
हम्म हो ना,
हम् नंतर आहे, आत्मविश्वास वाढतो, आपण अ आत्मविश्वास म्हणजे काय? कॉन्फिडन्स बिल्ड होतो. म्हणजे आपण बाहेरगावी जातो, नवी लोकांसोबत ओळखतो त्यांच्यासोबत बोलण्याची ते कश बोलतात आपण कशे बोलतो त्याच्यामुळ व्यक एक असतंयना की बोल, एमेकांसोबत बोलण्यावरती आपल्याला आपले अ व्यक्तित्व कळते. कि समोरचा माणूस कसा आहे, अ म्हणजे अनोळखी अणि कस असते, की अ अनोळखी ठिकाणी स्वतःच्या हि तीवर व्यवस्थापन केलेला, आत्मविश्वास बट बळकत बळकट होतो याच्यामुळे, तर हे कशामुळे होते, प्रवास केल्याने इकुण तिकडे तुम्ही जाणारच नाही, तर तुम्हाला कळणार आहे का, का कि बाहेरची दुनिया कशी आहे, कळणार नाही,
जेवढं आपण फिरू तेवढी आपल्याला दुसरीकडची माहिती वगैरे, माहिती भेटते आपल्याला दुसरीकडे आपण गेलो तर,
हा बरोबर, तुम्ही मला काही सांगू शकता का? प्रवासाबद्दल आणखी,
प्रवासाबदललास तर आम्ही पण अ काही दोन तीन ठिकाणी प्रवास केलेले आहे, तर तिथे गेल्यावर ही काही, काही ठिकाणी वस्त छान पैकी आपल्या, हम्म अ यचे, आपले कुठे कुठे अशी माहिती असते प्राण्यां समजा नाही तर काही असे आपले जुने अ जुन काही पण आपले हे असतात अ जुन्या लोकांची पारंपरा. परा वगैरे जे अशे ते लावलेले असतात. प्रकार त्यच्या बद्दल पण आपल्याला माहिती भेटते. आपल्या विज्ञानात त कुठे कुठे काही अशा प्रयोगशाळा काढलेल्या असतात त्याचे पण ते प्रदर्शन तिथे लावलेले असतात असं काही काही बद्दल अशी अफवा आहे की आहे थोडी फार पण मग ते असं गेल्या शिवाय नाही समजत आपण प्रवास केल्या शिवाय कुठे बाहेर गावाला गेल्या शिवाय नाही समजत
तेच मग जो जो पर्यंत आपण प्रवास करणार आहे तोपर्यंत आपण कुठे जाऊ शकणार नाही किंवा कुठ कुठलाच आपल्याला नॉलेज पण भेटणार नाही
हो, हो येतय मॅडम आवाज पण येतय आणि तुम्ही जे सांगत आहे ते पण समजत आहे. मला प्रवासाबद्दलची माहिती
आता आणखी मी तुम्हाला सांगू इच्छिते की प्रवासाचा ऐतिहासिक आणि आधुनिक बदल काय झालेला आहे. आता पर्यतचा म्हणजे पूर्वीच्या काळीत कसा होता किंवा आता काय आहे याच्याबद्दल मी तुम्हाला थोडस काही सांगते. आता पूर्वीच्या काळी काय असायच की आता कस ट्रेन बसेस वगैरे आहेत रेल्वे वगैरे आहे तर पूर्वीच्या काळी ते नव्हत तर मग तुम्ही मला सां सांगा की लोक कशानी प्रवास करत होते. आधीचे लोक
आधीची लोक त ते समजा जास्त करून अशे पायी जायचे नाही तर अ अशा पहिले अ काही कोणी तर असं जंगलात वगैरे जायच नाही तर आशा पुड्यानी नाही तर अशा हे केलेल्या असायच्या आस रिक्षा स्टाईल बैलगाड्या होत्या हा बैलगाड्या राहायच्या आणि तर घोड्यावर जायचे नाही तर ती आशी रिक्षा टाईप असायची पहिले जायला कुठे ही
हा तर मग बघा ना आता आधु आधुनिक काळ कस कस आणि पूर्वीचा काळ कस कशी अ म्हणजे काय म्हटल जाणार की इम्प्रुमेंट कशी होत होत गेली आहे तर आधीच्या काळी कस होत की लोक पायी जायचे बैलगाडी मी प्रवास करायचे घोडागाडीने प्रवास करायचे यामुळे काय व्हायचं कि खूप वेळ लागायचा किंवा खूप श्रम लागायचा त्या गोष्टीसाठी पण आता आधुनिक काळत म्हणजे आता जे प्रेझेंट काळ चालू आहे त्याच्या मध्ये किती साऱ्या काही सवलती आल्याय म्हणजे की बर आ आताच्या काळात कोणत्या कोणत्या सवलती आल्या आहेत
अच्छा आताच्या काळामध्ये आता काय बस असतात आता एरोप्लेन असतात आणि आपण अ त्याच्यामध्ये लेडीज साठी तर जास्तच हे केलेलं आहे आता अ कि लेडीज ला हाफ तिकीट वगैरे अस तस त्याच्यामुळे कसं आणि काही काही वृद्ध हे त्यांना तर अ त्यातमध्येच अ श्री प्रवास मध्ये इकडे तिकडे तर खूप आशा फायदे आता जास्त म्हणजे झालेले आहे आता म्हणजे आता पहिले म्हातारे वगैरे होते ते कुठे जाऊ शकत नव्हते पण आता कस त्यांना फ्री असल्यामुळे हाफ असल्यामुळे ते पण आता बाहेर निघतात नाही तर मग अ असे जाऊन नव्हते शिकत बाहेर गावाला जास्त परिस्थितीमुळे वगैरे कोुणाच्या असो. अस काय क आता खूप बदल झालेले आता
बरोबर.
ह.
म्हणजे काय कि आधुनिक काळामध्ये असे वेळ वाचावा किंवा एका ठिकाण दुस दुसरीकडे लगेच पोहोचावं त्याच्यामुळे त्याच्यासाठी विमाने परत हायस्पीड रेल्वे आता काही काळापूर्वी मेट्रो मेट्रो वगैरे झाले आहेत आता जगात कोणत्याही कोपऱ्यात तासाभरात पोहोचणे शक्य झालं आहे. परत ऑनलाईन बुकिंग सुद्धा. सुविधेमुळे,